हॅलो.
नमश. हॅलो. नमस्कार ताई. कसे आहेस?
नमस्कार ताई. मी छान आहे. तू कशी आहेस?
मी पण एकदम छान आहेस. आज आपल्या अ एक हम्म. कालेजच्या प्रोजेक्ट साठी तवार या विष यावर अ सविस्तर चर्चा करायली आहे.
हो हा खूप छान आहे विषय. भारत हा सण उत्वंच उतवांच देस म्हणून ओळखायला जातो. बरीक राज्य आता आपले वगवे तवार आहेत.
अगदी बरोबर महाराष्ट्रत आता गणेशत्सव, गुढीपाडवा, दिवाळी, होळी, नवरात्री, दहीहंडी, मकर संक्रांती आणि पण पोळा हे पण खूप उत्साहाने साजरे केले जातात.
हो ताई अं. मला सगळ्यांच यात जास्त गणेशत्सव आवडतो. घराघरी गणपती बाप्पाची स्थापना केली जाते सकाळ, संध्याकाटे आरती होते पण तेन संध्या होत आणि प्रसाद वाटला जातो.
हो आणि लहान मुले त्या पासून मोठ्या वर्त सर्वच पण या उत्सावत सहभागी होतात. अ सभाजात. एकोपा वध वड सावत्री यास. तड खूप महत्त्वाचे आहे.
दिवाळी सुद्धा मला खूप आवडते. यावेळी घरांची स्वच्छता केली जाते. रागोडी काढली जाते. दिवे लावले जातात आणि फ फराळांचे पदार्थ तयार केले जात.
होळीच्या सण ही आनंदाचा असतो. सर्व लोक एकमकाना रंग लगात. आणि जुने मतभेद विश्रुन नव्याने मैत्री करात.
हो ताई. आणि गुढीपाडवा हा महाराष्ट्रांच्या नऊ वर्षे आहे. या दिवशी गुढी उभारून शुभ शरवात केली जाते. लोक एकमेकांना शुभेच्छा देतात.
आणि नवरात्रमध्ये देवीची पूजा केली जात. काही ठिकाणी गरबा आणि दांडियाचे आयोजन केले जात.
तेवार फक्त आनंदासाठी नसत ते आपल्या आपली संस्कृती परंपरा आणि एकमेकावरील प्रेम जपायला शिकावत.
बरोबर आजकाल तर लोक सोशल मीडिया प शुभेच्छा देतात पण प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तर आनंद आखण त बतो.
हो आणि तेवारांच्या निमित्ताने अं घरातील सर्व सभ्य एकत्र येतात. व्यस्त जीवन जीवनातही हा एक सुंदर क्षण असतो.
पण आपल्याला पर्यावरणाची काळजी घ्याला आहे‌. मोठे आवाजे फटाके प्लास्टिकच्या भता वापर आणि प्रदूषण टाळायला हवं.
अगदी खरंच. पर्यावरणपूर्वक गणेश मूर्ती कमी फ फटाके आणि स्वच्छता राखली तर आपले सण आणखीन सुंदर होते.
मला वाट के- प्रत्येक तेवार आपल्याला कही ना चांगला संदेश देतो प्रेम एक आनंद कृत्ञता आणि मानवता.
हो म्हणून ज आपण आपली परं परत झपली पाहिजे. आणि उढ्याच्या पेढीलाही तो स समजावून सांगली पाहिजे.
आपल्या
हा ताई
हो गुढीपाडवा महाराष्ट्राच्या नऊ वर्षे आहे. या दिवशी गुडी उभारण शुभ सुरुवात केली जाते. लोक एक मताचे शुभेच्छा देतात.
त्या
प तेव्हार फक्त आनंदासाठी नसतात. ते आपली आपली संस्कृती. परंपरा आणि एक संकला वर प्रेम जायला अ शिकवते.
हो आणि तेवऱ्याच्या निमित्तात ते घरातील सर्व सभ्य एकत्र यतात. व्यस्त जीवनताही एक सुंदर क्षण असतो.
हो हो.
हो
मला हॅलो
हो ताई आपल्या प्रॉजेक्टच्या चर्चा निष्कर्ष असा आहे. कि तैवार हे आपल्या जीवनच्या महत्त्ववांच्या भाग आहे. ते समाजात के इकोपोत सांस्कृतिक मुले आणि आनंद टिकवून ठेवात.
हो नाही तेव्हारमुळे कुटिंब आ कुटिंबात ते सर्व सभ्य एकत्र येतात अ नाती वधू मजबूत होतात आणि प्रेम बंतो. पण आपडे तेहवार साजरे करतात पर्या अ आणि काळजी ध्यान हती आणि पर्यावरणपूर्वक गणेश मूर्ती उचेे फटाके आणि स्वचता या कडे लक्ष दिल पाहिजे, तेव्हार आपला हालो
हो ताई.
हो पणे आपडे सर्वांनी आपली परंपरा जपली पाहिजे आणि दरेक सण आनंद तने साजरा करायला होते धन्यवाद. आद हॅलो.
हो ताई नमष्कार.